हॅलो.
हा. हम्म. बरोपर जेवलीस काय? अग ते आज, ते मोहरम काय ते अल्लावाच असते ना?
हा हा. आज, आज होता?
मग ते मशिदीत जातात. मग ते लहान मुलास्नी सात जेवाय- ला आणतात. तिथं नैवेद्य देऊन- मग त्यांना. त्यांना मी घेऊन आलो त्यांना जेवाय वाढलं-
घराकडं?
होय.
हा हां.
ते झालं सगळं. मग त्यानासनी घालवायला गेलीत आत्ता -
हम्म.
हम्म.
तेच मगाशी फोन लावलेला. काकांनी उचलल.
हम्म. त्यावेेळेस बरोबर कनी ते- हे म्हणत नाहीत काय, ते अल्ला वचं काय? -
हम्म.
ते म्हणतात की ग त्यानी- आणि मग पाया पडायला जातात पुढं. त्यावेेळेस बरोबर वाजला तुझा फोन.
हो हो
लगेच बंद केला. सोड, पप्पा पाया पडून बा बाहेर गेलेल ग.
हा हा हा.
हम्म. आणि म्हटलं. आणि त्या भाऊ काय म्हणतात का काय?
हम्म. मी काही सारखं सारखं फोन करायला म्हणत असत-
हम्म. लगेच बंद केला मग.
हम् हम.
हम्. मावशीचा फोन आलता बाई मला. इथंच बसलोय आता. जेवाय वाढलेलं त्यांनाच मी तिथं.
हा हा. पुण्यात नव्ह?
नाही वाटत.
हुं. मावशीचा फोन आलता?
सरिता मावशीचा... मला म्हणतेया म्हशी- तुला काय आठवण येतेय का नाही? फोन बिन लावायचं माहित आहे का नाही?
हुं.
किती दिवस झालं येऊन, काय लावाय नाहीस, काय नाही.
हुं..
नाही म्हटलं लावायला. काका तरी असं बोलय ल्यात की हा वळख लागतिया - काय मी, मुरगुडातन बोलतोय.
हम्म हम् हम्.
लागना तर म्हंटलं- त्या त्या दोघांच्या बरोबर बोललो. जरा समजावलं त्यानास-
बघ मी म्हणालतो की नाही तुला? लाव म्हणून फोन.
तोपर्यंत नंतर न वरद्या.
हुं.. पुढं?
अग शाने दिवस कुठ गेलं मला कळायलाच नाही मी आलो म्हणजे दोन तीन दिवस सोड मी फोन काही घ्यायला नाही आणि त्या दोन तीन दिवसानंतर माझा बॅलन्स संपला. आलो ग परुधी, मी, गौरी सगळीच बाई इतक्या दिवसांनी भेटलीत ना
हुं.
मग ते घरात जरा तसं वातावरण होतं मग ते फोनकड लक्ष कोणाचं होतं?
हुं..
ती ती दोन तीन दिवसांनी गेलीत सगळी मग तोपर्यंत माझा बॅलन्स संपला
हुं.. हुं
आपलं घरातच हाय मारायच मग राहू दे तिकड मग मी चार दिवस बॅलन्स माराय नाही मग सौंदाचे ऍडमिशन करायला गेलेलो कनाही त्यावेळेस येते वेळेस बँकेत गेलेलो मग ते बँकेत तो म्हटला की वायफाय वर चालत नाही ऍप मग त्यावेळेस मी बॅलन्स मारला पाचव्या दिवशी
हा हा
नाहीत मी मारायचंच नाही ठरवलेलं त तसं पण घराकड आल्यावर वायाच जातोय
हुं
त्याच्यानंतर काय मग पप्पाासनी जरा मदत केली शेतात दोन तीन दिवस त्यात गेल लं
हा
मग काय कालचा नी आजचा दिवस काय झाडातनीच काल आणलीत, आज लावलीत ती मगाशी सगळी
सगळी
ह आलो आलो.
पाऊस होता काय तिथे
होता की दिवसभर बारीक सुरूच आहे.
होय इकडं सकाळी जरसा वाता वातावरण झालत दुपारी ऊन पडलं आणि संध्याकाळी उगच जरा बारीक चालू होता बघ
हा हा हा आता बंद आहे सोड पण होता मगापासून तरी दिवसभर होता.
मोठा पण पडना, उगच बारीक जरा पडतोय आणि बंद होतोय
हुं..
जमनी भिजायसारखं
होय
कोण बोलवालय?
मम्मी आणि माई तेन जेवायला बोलवा लागल्यात.
जेवाय नाहीस व्हय तू
पहिला त्यांना वाढलं ना
हम हम्
हम्म त्यात वरध्यानी कधी येणारे सांग कि बाई म्हणून मी म्हटलं बघ तो म्हंटलं आता नंदीगुडीला जाणार आहे म्हंटलं तर कशात बघती बघ पंचांगात आणि मग सांग मला काय ते बरं बघू म्हंटलं
हम्म
नाही व जायला वीर आणि जाऊन काय गमत नाही काय नाही काय करते सुबस
हो काका कुठं बाहेर जावं म्हंटलं तर बाहेर पण जाऊ देत नाहीत न
हम्य त्यांनी वरच्या स्लॅप वरती बसू देत नाहीत बाहेर लांबची गोष्ट आहे ती
तस क
बरं बघू म्हटलं मग तेवढं परवा जायचं म्हणाल अजून आईला तनी काय बोलायला नाही आता सांगतो
हम्छ
परवा जायलाच पाहिजे ग सौदा पण येणार आहे म्हटल्यावर आणि तिचं परत एक तारखेपासून कॉलेज सुरू मी पण पाच दिवस राहणार आणि येणार लगेच
हम्म हम्म
उगच ते मामी श्रियाणीला श्रियांला मी मेन श्रियांला भेटाय नाही किती वर्ष झाल्यासारखं वाटायाला लागली
ह् हम्म
म्हणून जाऊन यावं म्हणते चार पाच दिवस राहून ऊन र तो पर्यंत आराम पण ग्रुप वरती काहीतरी कॉलेजचा मेसेज टाकतील ग आता किती दिवस झालं ग
हो
हम्म
येजा लवकर जाऊन त्या गौरीची वाट बघून वाट बघून थांबलीस
होय अगं ती आता सव्वीस ला येणार एकत्र जायला येईल म्हणून आणि त्यांना अस बकी सुट्टीच द्यायला नाही नाही द्यायला
काय ना म्हझय
आता ते बसला पास काढायचं कंपल्सरी केलंय ना त्यांनी
हम्म
मग ते काढायला जाणार होतो मग ते गौरीच काढायला आता तिला शुक्रवारी बोलूया म्हणा लाग ग मग ती शुक्रवारी येईल मग जाईल तेवढेच दोन तीन दिवस राहून
हम
मी का नाही वे वाट बघत आता मला नाही पुढं जायला मिळणार नंदीपुळीला
हम्म जाऊन यचझ मरवण्याचा जाऊ की आठ दिवस
आठ दिवस नाही हिच कॉलेज सुरू होणारी याय पाहिजे एक तारखेला
एक तारखेला या मग
हम्म
उद्याच असेल काय नि परवाय शाणी का
तेच हेच राहिलय ना ते पास काढायचं
हा हा हा व आकरावी वारवी वला ना
अकरावी बारावी नाही ऑल सगळ्यास नाही
महाराष्ट्रचा
हा म्हणजे तुमचं कसं पूर्ण आधार कार्ड दाखवलं फ्रीच आहे ना
हम
तसं आमचं इथं फ्री नव्हतं हाफ तिकीट होतं
हा माहित आहे कि ते
पण इथं का नाही आता हाफ तिकीट कधी होणार जर तो पास तुमच्याकडे असेल जूनला ला तरच तुमच हाफ तिकट नाही तर फुल घेणार
हा हा हम हम
पास कंपल्सरी केलाय ग सगळ म्हणजे मुलीसनी महिलासनी आणि जे वयस्कर वयस्कर लोक होती
हा म्हणजे ते महाराष्ट्रात
हा तेच कि महाराष्ट्रातल्याच नाही फक्त तुमच्या इथ कस फ्री आहे कि नाही सगळं तस इथ ते केलंय
होय आता आम्ही पण आलो असो तर आमचं पण हाफ तिकीट होत होतं ना आता होणार नाही मग
होय तो पास असला तरच मग ते आणि करायला आता उद्या जायचं म्हणतात आणि झाडं आणायला जाऊया म्हणाल्या त भाऊ मग त्याला पण उद्या जायला पाहिजे.
बरो बर.
उद्या नुसतं फिरणारच आहे उद्या ते टॉप आणि बघायला जायचं होतं.
होय कधी जाणार मग ती
तिकड दुपारी. तिकड दुपारी जाणार आहे इकडं ते पास करायला सकाळी जाणार आहे. झाड मग आता संध्याकाळी आणय जाणार.
चालते की
संध्याकाळी आणून आणल्या आणल्या लगेच लावायला तरी लागणार नाहीत मग मी आल्यानंतर मग तीस नंतर
हम्म हम्म हम्म.
हम्म. बघू कसं काय काय होत.
बघ बाय कसं काय काय करतीस.
हम्म आणि उद्या नि रक्ती बिकती काय काय करायचं म्हणा लागल्यात.
आणि का?
काय माहित कुणाला जेवाय सांगणार आहे वाटत.
कशाबद्दल?
काय माहित नाही बाई. आता मला सकाळी कळाले.
हम्म हम्म. माऊली झाल्यावर येणार.
हम्म.
आवदूत आल्यावर येणार सुट्टीकडून
येणारकि
हम्म हम्म.
सोड मी बर्थडेच्या टाइमिंग ला दरवर्षी येतोयच.
कुणाच्या?
माझ्या
हम्म जुलैमध्ये
मी थांबत नाही बाई. कधी तिथं त्याच्यामुळे तिथं त्यांनी आदल्या रात्री करतात.
हा हा.
आधल्या रात्री करतात. आणि मग मी कॉलेज करून इकडे येतोयकि सुट्टीच असं कधी यायलाच नाही ग माझं.
ते नव्ह. फोटो कधी लावत नाहीस कजाच असंच की बड्डे केलेलंते काय काढतच नाहीसा.
काढतत की
हम्म.
तू लावत नाहीस.
हाईड करून लावायचं ग.
बरं.
कधीच स्टेटस पण नसतो डीपी पण नसते तुझी.
मी पाच मी पाच वर्षात कधीच लावायला नाही आता अकरावीपासून फोन आहे का नाही माझ्याकड
हम्म.
नाहीय लावाय ना.
ते.
असंच की आवडत नाही म्हणून
ह पूर तुझ फोटो काढाय आवडते लावाय आवडत नाही
काय मला लई आवडत्यात
काय करायचं त्या फुटोंचं मग
हम्म मी विचारलं सौदाला मग अशी जरा मी विचार केला त्याच्याबद्दल तेच कि मी जरा पण बदलाय नाही म्हणाल दिसते
मग
सौदाला म्हंटलं सौदा मी जरा पण तर म्हणत मला कायच वाटत नाही आधी होती तशीच आहेस आधी पण अशी कपडे घाल तीच आता पण घालती अस
हा, हा, हा
बदलायच नाही म्हणाली मला
मग सौदा तर सौदा मध्ये लई बद झालाय ओळखते का ते तिच
मी तिला म्हंटलं मावशी म्हणाल त तुझ्यातच लय बदल झालाय मला म्हणतिया खरंच चांगलं आहे की म्हणत मी म्हटल काय चांगलंय मग मला सांगायत नाही म्हंटलं ते परहदी कस आधी जीन्स पण घालत नव्हती ना
हम्म
त्याच्यामुळे ति आता ती घायला लागली त्याच्यामुळे ते तिचं लगेच वेगळं वाटतंय पण मी आधी ण घालतो आता पण घालतोय त्याच्या मला म्हणते तुझं काय वाटतच नाही
हम्म माझ्यात काय वाटतय
तुम्ही असं ह्याच्यानुसार बदलत जातय सोड
ह
हा तू जातेस म्हणजे असं हेच्या म्हणजे ट्रेंडनुसार
हम्म
का मोना घ साक्षातकार
मगाज फोन केल त त्यावेेळेला सांगाल तो हसाल ती बाईना
काय
सगळेजण म्हणालेत मून
हम्म
लाई चेंज झालीस म्हणता ना होय हासालती ग ती तिला भारी वाटलं बा हम्म तुमच्यात क नई मुळात तुमच्या घरात चालत नाही
होय
परत फोन करणार नव्ह आता जेवणारीच पहिला होय होत आलं बघ
करतो की
कर, कर
हा
कटका कवी ना कटकर ना म तिकंड बारा मिनटं